हॅलो
हा तर येतोय ना आवाज, येतोय आवाज?
हो येतोय ना ता आवज हो येतोय ना
हा हा तर मग ते ऑफिसडूनच असतात नाव
ह ह ह ह
तर आली, ट्रेनिंगची मग ट्रेनिंग ला गेलो. आज तर दोन टप्प्यात होत ट्रेनिंग अ सॉरी हे जनगणना तर एक टप्पा झालाये अजून दुसरा टप्पा फेब्रुवारीत होणार आय दोघांच पेमेंट वेगवेगळं आताचे नऊ हजार होते आणि तर सोळा हजार एकोण पंचवीस हजार म्हण तेे अजून आले नाही पण येतील नंतर
पण मग त्याच्यासाठी आपल्याला किती आपलं किती हे आपला किती कसरत करावा लागती ना ते नऊ हजर येण्यासाठी सुद्धा
खूप खूप आता मी सांगितलं ना ते खूपच अवघड होत मी नंतर तर तिथे व्हिडिओ पण बनवले ना ते कंस जायचं कस उतरायचो कस चढायचो कसा एरिया आहे पूर्ण मणजे लांब लांबपर्यंत कोणी माणस दिसत नसायचे एक घर इकड तर एक डायरेक्ट दीड, दोन किलोमीटर हा. तर मी ते व्हिडिओ बनवले ज्यांनी सगळ्यांनी पाहिले ना म्हणे खूपच आवड होत तुझा एरिया सगळं तेच म्हणायचे आणि तरी मी अप्लिकेशन दिलं होत. मला कोणी सहकार्य द्या असं. कारण गाडी जाणं शक्य नाइ मला पूर्ण पायी फिरावा लागतय. पण मग त्यांनी काई दिला नाई तुम्हालाच करावा लागला शेवटी एकटिलाच तेवढ हम्म आणि जरी तीनशे दहा घर होते.
हा ना.
हा फक्त शंभर सव्वाशे घर गावात आणि बाकी सगळे अ बार होते तेवढ उन्हातांनाच पण आम्ही एवढं की न ता न बसता आम्ही ते कमप्लीट केलं करायचं तर करायचंच कारण मी इतके लांबून जायचे आणि मग ते थोडं काम करून यायच मी ते. दिव घालायचे त्याच्यापेक्षा मग गे ना तर मग जेवढा हा एरिया पूर्ण होईल तेवढं करूनच घ्यायचे.
हम्म. हम
कारण जायला एक दीड तास आणि यायला एक दीड तास तीन तास माझा प्रवास असायचा आणि मग जाऊन आणि थोडस काम करण्यापेक्षा आणि दिवस वाढवण्यापेक्षा मग हे केलं की गेलं. तर जेवढं होईल तेवढं करत करतच राहिलो आम्ही म्हणजे अजिबात ब न बसता न थकता आम्ही करतच राहिलो. आणि त्याच्यामुळे ते सात दिवसात कम्प्लीट झालं आमच.
हा ना.
हा त्या मावशी पण म्हणायच्या म्हणायच्या की मला अस. वाटायचं की मॅडम तर खूप नाजूक आहे एवढा चालत की नाही हा. चालता कि नाही थकून जातील, आजारी पडतील, पण मी कधीच म्हटले नाही त्या खूप त्यांना खूप असं वाटायचं की सगळ्यांना म्हणायच मी मॅडम अजिबात एक ठिकाणी पण म्हटलं नाही मी खूप थकली आहे का काय निघाल्या का निघाल्या म्हणे. काही कधीच म्हटल्या नाही म्हणे एवढं डोंगर दऱ्या चढ्या चढल्या उतरल्या तरी अजीबात न थकता केला म्हणे त्यांनी. त्यांना खूप कौतुक वाटायच माझ. हा कारण मी आताच बदली हो करून झा माझ बदली झाली नाही मी तिकडे गेले. चार, पाच महिन्या मध्ये त्यांना असं वाटायच की मॅडम म्हणजे तब्येत बारीक असल्यामुळे मॅडम थकून जातील असं वाटायचं त्यांना एवढ्या डोंगरदऱ्या मध्ये. उन्हात आणनाच आजारी पडतील. असं वाटायचं पण जेव्हा आम्ही एकही दिवस चलामावशी आपण हे नाही आता. तेवढ करू हा एरिया पूर्ण करूनच जाऊ म्हटल्या का हे लांब घर नाही चला आपल्याला जायचंच आहे आज आपल्याला एवढा एरिया पूर्ण करायचंच आहे मग त्यानंतर खूप हे करायच ते अजून सुद्धा कधी, कधी, म्हणजे विचार विषय निघाला का तर तेच सांगतात. मॅडम अजिबात थकल्या नाही खूप कडक आहे शेतकऱ्याची मुलगी आहे त्याच्यामुळे खूप कडक आहे.
शेतकऱ्याची मुलगी कुठे वाया जाते.
हा तर त्यातेच म्हणायच्या त्यांचे घरचे पण त्यांचे ते काका, त्यांचे मिस्टर ते पण त्यांचा मुलगा पण शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून क तो वाया नाही जात म्हणे म माझे मिस्टर आले त्यांना पण सांगत होते खूप कडक आहे म्हणे मॅडम मला मला वाटायचं अशी एवढी नाजुक पोरगी दिसती चालेल की नाही. थकून जाईल आजारी पडेल पण काही नाही म्हणे एकदाच सुद्धा म्हटल्या नाही की मी थकले तर मला बसायचे मला आता चालवत नाही माझ्या बाय दुखत आसं त्यांच्या तोंडातून निघालच नाही म्हणे म्हटलं आता आपलं कामच आहे ते हे करायचं त्याच्यानी एकदा काम असलं का आपल्याला असं वाटतं ना की कधी पूर्ण होईल असं. हा तर ते म्हटलं आपल्याला एवढंच होतं की एवढं लांबून जायचं आणि करायचं त करायचंच आणि कोणी एवढं मदत नाही करत त्या मावशीने मला किती मदत केली. प्रत्येक घराला माझ्या बरोबर होत्या त्या कोण एवढं मदत करेल.
काही काही खूप चांगलं असतं काही काही नाही कर आव हे करत.
अजिबात त्यांनी म्हणजे गावातले सुद्धा गावातले तर जवळ जवळ घर होते कोणी अस जर म्हटल झालं तुम्ही आता बाकीच गावातलं करून घ्या मी बाकीच लांबच्या या्याला येईल पण त्यांनी तस सुद्धा नाही गावात सुद्धा प्रत्येक घराला त्या माझ्या बरोबर होत्या.
हा ना.
हो खूप मदत केली त्यांनी.
काही काही चांगले राहतव काही काहीही लई हे करता काही काही चांगलं असत हो.
हो ना खूप त्यांनी मदत
आमच्या इथं पण येतं ना आम्ही पण त्यांना व्यवस्थितच माहिती वगैरे देतो जनगणनेची करायला येत ना.
हो ना.
आम हा.
हा नाही खरंच ना एवढ्या कष्टातून आता माझा एरिया एवढा अवघड होता पण मग जे शहरामध्ये होते ते सुद्धा आपण दिवस घर फिरतच होत ते न ऊन किती होतं तेव्हा.
या वर्षी जास्त तेच होत ना पण दरवेळेसच ह या वर्षी जेवढा पाऊस पडलं होत थोडं ऊन पण वाढलं होतं ना.
हो ना.
हमम.
आणि मग सगळ्यांचं हेच होतं की नंतर थोडस ऊन कमी झाल्यावर जनगणना करा पण नंतर पावसाचा व हे होत त्याच्यामुळे तेव्हाच करणं गरजेचं होतं पावसाळ्यात तर शक्यच नसत झालं ना.
हमम.
हम्म ते तेव्हाच करण वेगळ हे झालं आणि आता फेब्रुवारी मध्ये राहणार आहे तेव्हा पण परत होऊन राहील थंडीच कारण अ थंडी असते मग दिवसभर पण कडक ऊन असत ना. आणि तेी प्रोसेस तर मोठी राहणार आहे कारण ण त्याच म्हणजेे जे पेमेंट सिस्टीम त्याच्यावरून समजत आता याला नऊ हजार होते. आणि त्याला डायरेक्ट अ सोळा हजार आहे म्हणजे मग काम पण तस मोठ राहणार आहे आता फक्त घरघणंना होती ना घर मोजायची घरातले म अ संख्या किती ये व्यक्ती किती ये. तुम्ही तर दिलच असल माहिती तेवढी माहिती आणि पुढच्या वेळेस का कदाचित मग जास्तच राहणार आहे ते सगळे माहिती कारण त्याला सोळा हजार पेमेंट आहे म्हणजे ते काम मोठच असणारये. तेव्हा पण
तसं तुम्हाला त्या अगोदर सांगता का तुम्हाला असं हे तुम्ही कराल का नाही कराल असं वि
नाही नाही नाही काहीच नाही डायरेक्ट ऑर्डर येते इलेक्शनची. कंप्लशी ऑर्डर येते डायरेटवरून.
हो ना मग तेव्हा पण त म तुम्हाला सुट्ट्या वगैरे राहत असतील.
नाही सुट्ट्या कसल्या नाही ते डायरेक्ट नाही सुट्ट्या नसतात त्या मग इलेक्शनच्या म डायरेक्ट ऑर्डर आली का ट्रेनिंगला जायच य दोन तीन ट्रेनिंग असतात अधी आणि नंतर मग ट्रेनिंगला गेलं का जेव्हा असेल तेव्हा एक दिवस आधी जायचं
आणि म्हणजे ते दोन दिवस रा आपण तिकडच असतो मग इलेक्शनच्या वेळेस आणि कोणाच खूपच काही इमर्जन्सी असलं किंवा खरंच जेन्युन काही कारण असलं तर मग कॅन्सल होते नाही तर कॅन्सल पण होत नाही
नाही ओला ज हम्म
तसं जनगणनेच पण होतं ती पण नव्हती कॅन्सल होती त्यांना खरंच खूपच अडचण आहे तर ते पण म्हणजे ते तसा पुरावा सादर करून त्यांच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्ती देऊन तर मग कॅन्सल व्हायची आणि ती ऑर्डर दुसऱ्यांना द्यायची
हम्म हम्
हा ज्यांना काहीच नाही मग क कारण पण तसे पाहिजे त्यांना
हम्म
आणि आ आमच तर काही नव्हतंच आपण आहे सगळं व्यवस्थित धडधाकड तर कशाला करायचं असं द्यायचं हा ऍप्लिकेशन तरी कशाला द्यायचं कॅन्सलच म करून घेतलं मग त्या एक मॅडम होत्यात त्यांना जरा तब्येत त्यांची जास्त आणि थोडा बीपीचा त्याचा त्रास आहे त्यांना मग त्यांनी केली ती कॅन्सल पण त्यांना मग दुसरा व्यक्ती द्यावा लागला हम् मग ते दुसऱ्यांचं नाव ते तयार असले तर नाहीतर मग ते पण त्यांना घेऊन जायचं की हा ठीक आहे मी तयार आहे आणि शक्यतो कोणी तयार होत नव्हतं असं कारण सुट्टीचं उन्हाचं कोण एवढं करणारे
हम्म आणि उन्हाचे या वर्षी ह्या वर्षी बघा ना नऊ वाजताच ऊन लागायचं आणि म इतर वेळी शेतकरी सुद्धा काम करत
होव बसून हा दुपारी तर ते आरामच करायचे मी बघितलं ना आता एवढं फिरले ना दुपारी मस्त झाडा खाली घरात पण नाही त्यांच्या कारण पत्र्याचे त्याचे शेड किंवा वरुण पत्रे अशे घर असतात शेतकऱ्यांचे आजूबाजूला क पत्र्यांचे किंवा काहींचे जरी भिंती असल्या पण वरून पत्रे ते ताप घरात कोणीच नव्हतं बसत सगळे झाडा खाली असायचे
उ गरम वाफ तयार होती ना उष्ण अशी त्याची पत्रे ताप -
हो घरात नव्हते बऱ्याच ठिक - त्यानी असं मी पाहिलं की ते दुपारी अ मस्त बाहेरच बसलेले आणि थोड आराम काही झोप बाहेर झोपलेले किंवा
म्हातारे व म्हातारे माणस शक्य - तीथ झाडाखालीच अस बाज वगैरे टाकून झोपता मस्त आरा तसच निवांत अस
हा निवांत असत ते पण छान वाटायचं मग ते किती छान आहे आमचं
अ ते म्हणजे ते पूर्वी सारखं म्हणजे ते असून म्हणजे असं पूर्वीसारखं जीवन जगता अजून ते डोंगराळ भागात
खेड्या मध्ये हा तसच एक ठिकाणी तर अशी टेक कडी होती लांबून ते घर मावशी म्हटलं ते लांब घर दिसते एकच घर दिस लांबून तिथे गेल्या होत्या मावशींना माहिती होत तिथ चार पाच झोपड्या इथे तिथे गेल्यावर लक्षात आलं मला कि तिथे चार पाच झोपड आहे असं हा म्हणजे अशा त्या लांबून दिसत पण नाही बाजूनी पूर्ण डोंगराच्या पोटाला नाही का बा बाजूबाजूननी अशा त्या झोपड्या पण एरिया खूप छान हा तस तसच होत म आणि ते पण कस होतीे डी चढ होन म्हणजे खाली धरणाच ते हे होत खाली खोल धरणाचं पाणी आठ ले म त्या धरणाच्या याच्यातून वर गेलो त्या टेकडी वर गेलो त्या टेकडीवररून पण परत खाली उतरायचं आणि मग ती झोपडी होती त्याच्या पोटाला अस टेकडीच्या पोटाला आणि त्याच्या बाजूनी परत बाजूबाजूनी अजून चार पाच झोपड्या वातावरण खूप छान होत मी ते पण व्हिडिओ बनवले ना काही काही ठिकाचे खूप सुंदर होत ते
अ धरणच्या ठिकाणी तर खूप छान वाटतात असं अशा वेळेस उन्हाळ्याच
दहरन आटलेलं होतं ना ते वाहून हळत पूर्ण थोडस होत पाणी पण बा बाजू एरिया पूर्ण आटलेला होता तिथे नव्हतं पाणी मस् त्याच्यातून जायचं यायचं आणि झालाय ह काही हो हो चला बस